हॅलो. येतोय का आवाज हो बोला येतोय येतोय नमस् काय होय.
अ गरम कित होतय नय.
गरम तर बाप ये न का विचारू पाऊस नाही पडत काय हो.
हो पूर्वी कस बरोबर अ सात तारखेला मृगन्र नक्षत्राला बरोबर पाऊस पडायचा.
मागच्या वर्षी तर मे मध्येच
हो हो बरोबर हो खरं तर कधी पाऊस सुरू होतो मग हयत. आषाढ श्रावण कधी चालू होत असं म्हणजे होत.
चक्रच थोडं बिघडलंय काय.
ते करत ते आपली चुकी माणसां पा निसर्गाचा नाही निसर्गा हनी करण आहे माणसाांनीच केलेलं आहे झाडे वगैरे आणि जे तोड केली ुजला गडणे त्यामुळे
नवीन झाडें लावत मी
हा आणि प्लास् ह्याची प्लाॅस्टिक वगैरे सगळं त्याचं पण जास्त वापर अ नििर्बंध हो हो
चे रस्ते बनवून आणि त्याच्यामुळे जास्त सिमेंट मुळे जास्त हे झालं
पण एक एक नवीन नवीन कन्स्ट्रक्शन चालूच आहेत ना
हम्म आमच्याकडे तर एवढं तापमान कधी नसायचं आता आमच्याकडे ह्या वर्षी तर डायरेक्ट बेचाळीस त्रेचाळीस असं तापमान होत नाही आ इकडे तीसच्या पुढे तापमान गेलेलं नाही
संग सगळ्यात जास्त हे विदर्भ वगैरे
हो ते तर बापरे ते तर डेंजर आहे तिकडे खूपच पण म ते आमच्या इकड ते हर्ष इतकं तापमान असं म्हणजे इतकं कधी सवय नाही ना तर इतं कस्तरी व्हायचं नुसतं दिवसभर कोणी बाहेर सुद्धा निघायच चार वाजता पण इतकी गरम चार वाजता सुद्धा अजून ऊन असेलं आता दोन तीन दिवस झाले हवा सुटलीय ते हवे गोळे काय थोडं अ वातावरणात थोडस म्हणजे हे झालंय थोडं रिलॅक्स
अ हा नाही इथे नाही अजून इकडे आमच्या इथे तर अजूनही गरमीच आहे
आभाळ येतंय ना तर त्या आभाळांमुळे थोडस उष्णता कमी झालीया म्हणजे उष्णता आणि त्या आभाळ पण ऊनसावली ऊनसावली होतेयं
हो हो ते पण आमच्या गावी पडला पाऊस आता मध्ये चार दिवसापूर्वी वगैरे पडत होतात
हो का काही ठिकाणी पडला काही ठिकाणी नाही हा काही ठिकाणी पडलंय
हा खरं ह्यावेळी वाटलेलं एवढ्या गर्मीमुळे लवकर होईल असं वाटलं होत
नाही नाही ते मागच्या वर्षी कसं झालं लवकर खर पाऊस सुरू झाला मे पासन आणि खूप उशिरा म्हणजे तो पर जो म्हणजे खूप उशिरापर्यंत चालू होतं ना त्याच्यामुळे त्याचं सायकल कसं असं पुढे गेल ते म त्यामुळे असं वाटत की तू आ उशिराने सुरू होईल आणि परत उशिरा स
हा उशिरा संपेल वाटतं कधी कधी येतं कसं गेल्या वर्षी वगैरे त्याच्या आदल्या वर्षी वरे दिवाळी अगदी सं पली तरी सुद्धा चालू होता
आणि मागच्या वर्षी तर मे मध्येच चौदा मे लाचं
हा हा हो हो बरोबर मी च अर्ध्याच हच्यात पडायला लागलेलं त्यामुळे सगळंच एकदम बदललं होत तेव्हा तर काही जण ते वाळवणाची वगैरे कर तात आणि आमच्या गावी ना तेल काढतात नारळाचं म ते पण नाही झालं म्हणजे दोन तीनदा तरी काढतात म्हणजे फेब्रुवारी, मार्च बसून वगैरे काढायला लागतात खोबरे तेल काढतात, नरळ सुकवून, हा आमच्या गावी कोकणामध्ये क च नारळ जास्त पिकतो ना
हो हो हो मग ते घ ते तेल कस म्हणजे याच्यावर बनवतात
ते घे हे असते मील असते नारळाचे आपले तेलाचे घेणे असते ना आपली जसे आपली पिठाची घेणे तसं ती तेल काढायची घेणी असते ती इकडे घेऊन द्यायचं आणि मग ते लाकडी घाण्यावर ती काढायचं म्हणजे आता आम कडे बा आम्ही ती जेवणाला पण वापरतो ते तेल तर त्याच्यासाठी आम्ही आ
जेवण म्हणजे असं बनवलं खोबऱ्याचे तेलत चांगल लाग
हो हो काही नाही फरक पडत आता आम्हाला तरी काही नाही पडत फरक आम्हाला तर म्हणजे खरं ते चांगलंच असतं जिथे पिकतं ते
ते
हो केरळचे लोक तर तेच वापरतात नेहमी ते आता माझी भावाची बायको पण त्या साईडचीच आहे ना त्याच्यामुळे त्यांच्या इथे पण तेच तेल वापरतात. त्याच्यामुळे म आता मा माझ्या माहेरी पण आता जे आहे तेच तेल वाप हो प्रेलतील नाही तर पूर्वी आम्ही फक्त डोक्याला केसांना लावायला वगैरे असंच वापरायचो देवालासाठी वगैरे वातलं वगैरे पण आता जेव्हापासून भावाची बायक लग्न जरा व्हावं तेव्हापासून आम्ही आता ते म तेल जेवणाला वापरायला लागलोय
म हो आणि ते काय भाव असत म्हणजे काय लिटर मिळत ते काय लिटर असत ते तेल काय लि र आहे
तेलाच्या आता जर कमी असतं आता किती पाचशे रुपये वगैरे लिटर मिळतं तिथ ते पण जेव्हा नारळ कमी मिळतो ना पिकतो त्यावेळी मग वाढतं किंवा त्या नंतर उशिरा उशिरा थोडं वाढेल रेट
आणि एका किलो मध्ये कितीतील एक नाही आत एक किलो खोबरे आपलं म्हणजे नारळाचं
हा नाही त्याला मग किती पाचशे ग्राम अर्धा जवळपास अर्ध पेक्षा कमीच मिळतात हा म्हणजे त्याप्रमाणे असतंय तो रेषो
ओके ओके
आता मला तेवढं जास्त आयडिया नाही माझा भाऊच आणत असतो काढून तर आता समजा तीस पस्तीस तीस क किलोच त्यांनी नारळ नेलं कारण सुकल्यानंतर त्याचं वजन अजून कमी होतं ना हां मग त्यावेळी मग ते त्याच्यातूून एक ते वीस एक लिटर मिळतं तेल
अच्छा आणि ते नारळाच मग ते ती हे निघते का पेंट निघते ती पण जनावरांना वापरतात ना ते हा
आता आमच्याकडे काय जनावर नाही त्यामध्ये
मग ते ते विकून टाकतात ते ते खूप महाग असते ते खूप महाग जात
हो तेच ते काय म्हणतात त्याला आता नाव विसरली आपण काय म्हणतो त्याला हओ पेंन पेंन हा बरोबर
ते हे पण म्हणतात त्याला काय अजून ढीप ढीप
अच्छा आणि ती जर जेव्हा म्हणजे पहिल्यांदा आणायचो कारण आमचे एक नातेवाईक होते ते त्यांच्या गुर होती त्यांना मग द्यायचो आम्ही तर त्यावेळी जे फ्रेश असायचो ना हा हो हो तिचे आम्ही त्यांना असंच द्यायच म्हणा आमच्या ओळखीच्यातलेच होते त्यांचे गाय वगैरे आमच्याकडे यायचे पण गायला वगैरे आम्ही डाळ पोळ्या हे द्यायची फळांच्या साली वगैरे तर ती ती पेड नती एकदम चांगले गोड लागते ते म्हणेव्हा फ्रेश काढून आणतात ना ते त्यावे त्या छान सुगंध येत असतो आणि मग त्याचा त्याला हे गोड चांगले लागते म्हणजे अस खपऱ्या सार
खोबऱ्याची तर छानच लागत असेल ना अजून कारण
आपण लाडू वगैरे असं काही बनवले तर होईल पण तसं काय आम्ही बनवलं नाही आम्ही ते गुरांनाच कायला दिलं होतं
आमच्याकडे पण घरी आहे ना दुप ते जनावर असतात ना म्हणजे दूध देणारे म्हशी गाई वगैरे तर त्यांना आवर्जून एक एक म्हणजे असं छोटीकडे असतील पा तिच्यामध्ये देतात ते जवळ जवळ म्हणजे अशी तेवढी पार्टी मध्ये अर्धी पार्टी तर त्या त्या जनावरांना देतात त ढिप तेव्हा ते दुधाला असं घट
हो हो त्यांच दूध पण चांगलं आणि पौष्टिक दूध म मिळत आताही कधी नाही माझ्या मा मी होते जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी तिकडे गुर होती आता नाही दोन हजार नऊ पर्यंत माझे शास्रे हो ते तोपर्यंत शेती पण करायचे तांदूळ वगैरे पिकवायचे आणि गुरं पण होती आतानंतर सासू व सासर आध गेले मग स ण गेले तर आता नाहीय त्यावेळी वेगळंच होत त्यावेळी शेती पण करायची सगळे जण गावी हां आता कोणी नाही सगळे बंजर पडलेले आहेत कोणीच करत नाही शेती म्हणजे कोकणामध्ये हे खरां एवढा पाऊस पडत असूनसुद्धा काही उपयोग नाही आहे.
कोणाला म्हणजे असं कोणी करणा र नई का जसं आता आमच्याकडे तर शेती करायला बापरे हे म्हणत मला देन ते म्हणत मला दे अस
हो कारण मी बघितलेय आमच्या इथे समोर शेच शेजारी राहायचे. त्यांच्या कडे घाटावरती उलट पा पाऊस कमी असून ती लोक शेती करतात म्हणजे ती त्या त्या सीजन मोसमा प्रमाणे ते हे करतात. अ आपलं भाज्या वगैरे पिकवतात कोबी म्हणा वाटाणा वगैरे काही काही कांदे बटाटे लसूण वगैरे
म्हणजे गावातच बघायचा आणि त्याला वर्षाचे ठरून द्यायचे कि बाबा मला एवढं एवढं द्यायचं तर तू
करत आहे एक पण नाही कोण करणारे हो पूर्वी करायचे, पण आता नाही कोणीच फक्त माझ्या नवऱ्याचे मामा हल्लीपर्यंत करत होते आता पण नाही म्हणजे ते वारले सुद्धा आत्ता गेल्याच वर्षी पण आता कोणीच नाही करत तर काय होण म्हणजे कोणाला इच्छा असली तरी काय होत की कोणी करत नसेल न त्यात तर मग त्यांचीच एकट्याची शेत ती म ती त्यांना राखायला खूप त्रासदायक होत कारण मग ते गुरं वगैरे खायला येत तत ना जर सगळ्यांशी मिळून जर असेल तर मग रात ण कराय वगैरे सोपं जात त काण सगळ्यांना कंपाउंड असतात मोठी आणि मग त्याप्रमाणे राखण करायला कोण नाही कोण ती ते थांबतं वगैरे असं होतं. पण जेव्हा एकच असे येल आणि मोकळ्या जागी जर एकच केली तर म ते कुंपणामध्ये गुरं वगैरे खाऊन सगळं फस हरतीली म्हणजे त्यांच नुकस नुकसान होऊन जाणार पूर्ण
आमच्या इकडे तर गावाकडे शेती आमची आहे थोडीशी माझी आहे ते करायला पण हा म्हणतो मला देन तो म्हणतो मला दे पण मग जो व्यवस्थित करणार जो चांगला नीतीिमत्तेने करणार त्यालाच द्यायची
अच्छा ते मला वाटतं घाट साईडला ना तिथे उलट कमी पाऊस पडून सुद्धा करतात लोक
हो पाऊस कमी पण विहिरीमध्ये वगै असतात
हा त्यांच्यावरतीच त्यांच चालत माझे शेजारी होते त्यांच्याक तर शेतीवरच त्यांच मोठा ीर वगैरे होता ना त्यांच शेतीवर आणि गाई वगैरे मा त्यांच्यावरती त्यांच चालत होत उदरनिर्वाह
हम आमचे घरी पण मोठे धीरे ना त्यांच शेतीवरच चालतं सर्व
अच्छा बरं आहे मग खर तर आणि आपल्या स्वतःच घरी घरी पिक ले ऑर्गॅनिक भाज्या वगैरे
हो कांदे वगैरे आणतो भाझ्या विीजे एवढ्या लांबून आणलेला नाही परवढं थोडं लांब आहे ना ते तेच बनवत नाही भाज्यापाई जे करत नाही ते
आपल्या आता वेळच पूर्ण चालंय तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू